आवाज येतोये ना? अ तेच तर म्हटल तुमच्या जन्म का बर नाही लागला काय माहीत मग?
काय माहिती ना? काय प्रॉब्लेम झाले तर म आम्ही तुमच झाल्यानंतर मग लावून बघीन आणखी डबल
मी त बाई उघडूनच बसले तूम्ही कॉल -
ना नाही रे ऍपच हो त्यांना कधी कधी खूप प्रॉब्लेम येते वाटल त्याच्यामध्ये अ नाही माझ पण खूप वेळा अस माझे वीस झालेत.
अरे बाप रे खूप सांगा द हाच राहिले मग आता.
मग मॅसेज तर खूप दिवसाचा आलेला आहे ना? तुम्हाला कधी आला?
तर आजच ओपन केल. माझा ओटिपी मला आजच आला
आहो होय, नाही खूप दिवसापासून म्हणजे चार पाच दिवस झालेत म्हणा.
हो ना हो ना चा मला वाटते पाच हो चार पाच दिवस झाले वाटत.
हा चार पाच दिवस झाले. तसं मग त्याच्यानंतर टास्क आल्यानंतर आम्ही लगेचच तेव्हा सुरु केल आणि ग्रुप वर मेसेज येण सुरू झाले तर मग कॉल करण सुरू केले. एका दिवसात एवढे नाही होत. असं वाटलं सुरुवातीला कि पाचच आहेत अ सुरुवातीला असं वाटलं की पाचच आहेत तर करून घेऊ लवकर. मग दोन दिवस जाऊ दिले मी त्याच्या नं नंतर मग दुसऱ्या अस समजा मी बोलत होती दुसऱ्या महिलेशी त्यांनी सांगित ले की वीस आहेत? मग मी म्हटल अरे बाप रे! वीस आहे. मग आता आज काल माहिती पडल की तीस आहेत.
हो ना मी वाचलं पूर्ण. ते आज मी ओपन केले तर सर्व बघितलं तर तीस होते आणि आता म्हणजे तीस म्हटलं म्हणजे कोणी कोणी आता हे सांग तात की एका महिलेला आपण पाच वेळा सुद्धा करू शकतो कॉल.
हो हो एक वेळा एका एका महिलेला पाच वेळा आपण कॉल करू शकतो ना.
हो पण मग ते तेचते तेचते बोर होऊन जातात ना.
बोर नाही मग ते कसंय कोणती गोष्ट शेअर करायची. आपण कुठ गेलो? काहीही समजा अस
हो नाय नाही ते तर आहेच म्हणा दहा मिनिटात त सांगण होते तसे बायांकडे घरासाठी गप्पा खूप असतात. हा आता बघा आता बाया तस
माझं पण तस झालं ना दुपारी काम वगैरे झाले तर मग कस पहिले साध्या कॉलमध्ये पहिले बोलून घ्याव लागत त्यांच्याशी कि तुम्ही समजा ॲप उघडा म्हणून. त्याच्यानंतर मग सुरू त्याच्यानंतर बी मग कॉल करण सुरु ठेवा लागते काल त माझं डोकं दुखत होत. खूप म्हटलं की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत कॉल आणि झोपही नव्हती लागत मग लवकर. कारण की हा... उशीर झाला होता आणि काम पण मग याच्यामुळे माझा कॉल येण सुरू होतात अन... त्या वळेस त्यांचं कस रिकाम पण असते महिलेंच... तर मग आपल्याला तेवढ्याच टाईम म त्यांच्या सोबत बोलून घ्या लागते.... त्यांची कॉल आली तर नाहीतर मग त्याच्यानंतर हुं....
कराल परवडते म्हणे बा तुम्ही मला करा मी तुम्हाला करते म्हणजे तेवढ्या लवकर हून जाते.... म्हणजे दोघी त्या टाईमला फ्री सापडतात नाहीतर मग एक असते ऑनलाईन केव्हा... माझी तर शाळा चाल चालू आहे... मेसेज नाही पाहिलाय आज मला माझ्या जाऊबाईंनी सांगितलं मन त्याच्यावर आलेले आहेत म्हटलं काय माहीत मला काही माहिती नाही म्ह... म्हंटल माग म्हटलं गुगलच आल होतं त्याच काही एवढं हे केलं म्हटल मी. मग म्हणे हो म्हणे नाही म्हणे आता नवीन आलेला आहे म्हणे म मी आज पाहिलं आज ओटीपी टाकला...
अहो मी माहिती आली होती ती माहि.. ती भरली का मग तुम्ही ते प्रश्न आले होते...
हो हो ती भरली ना ती पूर्ण भरली ओटीपी वगैरे घेत... ला मग नंतर चालू केलं तर मी समजा अ मला वाट दोन केले आणि आता हा तिसरा... कॉल चालू आहे....
एका एका कॉलला ऐशी मिडतात त मग... ते कसं आपलं कॉल रेकॉर्डिंग समजा होते तपासल्या जाते त्याच्या हिशोबान मग मिळता... आणि पॉइंट जर कधी कमी मिळाले तर समजा ते कमी हे केले जातात... माझे काही काही कॉल्स तर म्हटलं.. इतके खाली गेले की एकदम झिरो मध्ये आले कारण की कोणाला लागतच नव्हते... आता जर कधी लागला नाही ना तर म खाली जाते मग.
हो त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बा जर समजा जो लागला.... तर तू गृहित धरण्यात येई म्हणून तु....
धरणे ते... आता मी तुमचा नंबर डायल केला हा पण खाली गेला...
हो का काही नि म अर काही अर्थ तुमला परत करून पाहाज मग.... प मी समजे चालूच ठेव् ह ना कसं एखाद्या... इंटरनेटचा पण इश्यू होऊन जाते हे वच कसं ऑनलाईनच आहे... होऊ शकते असं रेंज कमी जास्त...
ह बरा... नाही मग कसं तुम्ही पण महिना कॉल करत राहा कसं मग त्यांचे कॉल येत राहा... तुम्हाला जर कधी दुपारच्या वेळेस... येतात आता दुपारच्या वेळेस तुमचाचा टाईम असतो.
हो दुपारच्या वेळेला भेटते दुपारच्या वेळे मग आपण दहा ह करू शकतो एका वेळेस.
त्यांना जर कधी सांगून ठेवलं की मला दुपारी. कॉल करत नाहीत त्यांचा कॉल आला कधी तर मी तुम्हाला दुपारी कॉल करीन सांगून ठेवायचं. त्याच्यानंतर मग घरी गेल्यानंतर... तर त्यांना सांगून द्यायचं की आता मी आली घरी मला कॉल करा...
हो हो तसच सांगावला लागेल त्यानंतर बारा... पण शाळा असते नंतर तिकून आल्यावर खूप ते पहिलेच मुलांना बोललबुली होऊन जात... ते कॅपॅसिटी थांबत जाला आता जास्त. हे त्यांनी उन्हाळ्यामध्ये द्यायला पाहिजे होत टास्क उन्हाळ्यामध्ये कसरी काम फ्री असते एकदम. नसते...
तेवढच टेन्शन उन्हाळ्यात होत ना मिळालं होतं ना ते शोभरान होत. स तेव्हा मी तुम्हाला विचारलं पण होत.
हो तेव्हाच त्याच होत ना वाटते काय म्हणतात ते आपलं लिखाचच होत वाटते पप्प.
नाही नाही घेतच होत बोलायचं होत.
पण तिथं काही त्यावेेळेस क नव्हतं त्यां मी.
तुम्हाला मेसेज नव्हता आला होता त्याचा खूप जणांना मेसेज निळाला होता तेव्हा.
हो का काय माहिती मग मग त्याची पण काही पेमेंट वगैरे दिलं का त्यांनी.
हो त्याच पण पेमेंट मिळेल हजार हजार रुपये मिळालेच ना त्याची. ह मीस कॉल करायचे होते ना. एका कॉल ला ऐंशी ऐंशी रुपये होते ना.
हा ना तेव्हा तुम्हाला माहिती होऊन गेल कसं करावं लागते काय करावं लागते.
माग एढच विस कॉल केले होते त तेव्हा समजा मा. झा क् पूण आ कस का. खा गेले काही गेले पण म्हटलं कम्प्लीट करून घ्यायच. की त्याच्यानंतर मग नवीन टास्क भेटायला तस सोपं जात. जर कधी कंप्लीट नसते ना तर मग नवीन टास्क मिळत नाही ना.
हा लवकर मिळत नाही बरोबर आहे आता हेच तर आम्हाला लेट. माहिती पडलं म्हणून लेट झालं मग माझंच लक्ष नवतं चर कारण शाळेचे ऍडमिशन चालू आहेत. आणि हे घरचे समजा तोल माझे एक्झामची आता तयारी चालू आहे. त्याच्यामुळे थोडस हम आता एक तीटी देणारच पण. ती तचा पेपर फुटून फुटला पस् पन झाला हो आता. काय माहिती पुढे कधी होणार आहे काय माहिती पण मोबाईल चालूच ठेवा लागतील.
अभ्यासाला हो बरोबर आहे हो तो एक पेपर फुटलेला होता.
हो आता टीईटी फुटला ना आधी नीट. फुटला तर नंतर टीटीचा फुटला हो प आधीने. हा आधी नीटचा फुटला नंतर मग तो झाला आता आमचा टीईटीचा फुटला. हम्म सर्वकारेक्षम म्हणजे काय. कोरा कमजल मारदनी.
हो काय.
हम्म आता बघू काय होते काही नाही केव्हा मिळते आता डेट पेपरची. अभ्यास बंदही ठेवता येत नाही ना.
नाहीय अभ्यास चालूच ठेवायचा आहे त्याचा. बरोबर आहे ना जर कधी पेपर झाला असता पूर्ण तर मग काही टेन्शन. नस्त.
नाही मग टेन्शन नसतं मग हो मग तेच ना आता म. ते कसं आहे मला तू काढायं आहे कारण माझं एकक निघालेलं आहे हा मला काढणं अर्जंट आहे आता. हामुळे त्याच्यामुळे थोडस हा त्याच्याशिवाय मग गव्हर्नमेंट. टीचर् भेटत नाही ना आता. काय मी त म्हटलं झाला पाहिजे होता ते म्हणते ऑनलाईन घ्यायचय काय माहिती आता काय होत. काही नाही हम्म हे कार्य हा मला असं. कार्य ॲप च पण त्यांनी फक्त काबर ठेवलं की अस महिला एकमेकांबर पाहिजे जुल्या. त्यांच हे सर्व जस कस.
असं त्यांच्या गोष्टी शेअर केल्या पाहिज्यात. आणि सर्वांशी कस अस.
त्या फ्रीली हो बरोबर आहे नाहीतर बायांचं कस ते म्हणतात. चूल आणि मूल इथपर्यंतच फक्त मर्यादित असते तर मग कस थोडसं बर काहीरी पाहिजे. त्यांना मैत्री म्हणून तर मग त्यांनी मला वाटत हा उपक्रम चालू केलेला आहे.
हो आता कस आपण इक माहि मैत्रीण असली आपलीला आपण इतकं समजा कॉल करून त्यांना नाही बोलू शकत. कत नाही करू शकत शेर कोणत्या गोष्टी. दोन शब्द आपण बोलतो आणि ठेवून देतो जास्त म्हणजे कसं पहिले काम. टेन्शन राहते आपल्याले कि माझं काम राहिलाय म्हणून.
हो तेच ना पण हम्म आता आपले एवढ समजा एढ कॉन्टॅक्ट लिस्ट मैत्रणी असतात ना ते कसंण कुठं आला तर उचलतो आपण
हा नाहीत नाही बस माझं पण तसच आहे आला तर उचलत आणि बोलून घेते आणि ते जर कधी कामात असले कधी सांगते की नंतर कॉल कर मग तुला कशाला मग कॉल करायला वेळ भेटते
नाही नंतरही मग करण होते मग आपण परत त्यांच्याच तेव्हा आपल्याला आठवते अरे तर कॉल करायचं विसरून गेलो यांना सांगितलं होत नंतर करतो म्हणून हा ना हो शिवंन्या गेली असेल चौथ्या वर्गामध्ये आता
हो चौथी ला गेली न ती
हो ना आणि मोठी तुमची मुलगी
ती सहावीला गेली
हो का तिकडे असं जनतामध्ये
हा जनतामध्ये टाकल आता ह्या वर्षी
हो ना हो ना शिवंण्याच आता पाचवी मध्ये पहाज ब चांगल्या ठिकाणी टाकजा तिला
हम्म तिला नवोदयची परीक्षा द्यायची आहे ना आता त्याच्यात लागली तर खूपच चांगल्या त्याच्या साठी सगळ पाचवी पर्यंत मग म्हटलं इथंच ठेवतो मग त्याच्यानंतर मग पायतो तिथं बाहेर ठिकाणी कस हा हुशार तर आहे ती घरी पण मनाना करते ती अभ्यास आता ही इकडे पण गेली म्हटलं इकडे पण तस तुच्याचसारख्या टीचर भेटल्या होत्या इथ मयाळू होत्या आणि इतक हरी करत होत्या तिचा की खूप पण अजूनही वाटलं त्या टीचर पण कॉल करतात
हा कोणती शाळा म्हणजे इथंच ना मराठीमध्येच ना?
ह मराठीमध्येच होती ना.
आता कुठे ऍडमिशन इथच आहे का मग? हो काय हो ना मला दिसलीच नाही तर खूप दिवस झाली आधी तिकडे असते वाटते
नाही मग शाळा त्यांची तिकडे होती ना पाण्याच्या टाकी जवळ
हा मग बरोबर आहे म्हणून तेच तर म्हटलं मला दिसले नाही खूप दिवसाची ती
ह तिकडे होती तर मग ती इकडे काही दिसत नव्हती आणि ती त्यांची शाळा दुपारी असते आणि तुम्ही निघून जात असाल
हो हो नाही मग एखाद होणा नाही एखादच म इथं होती की तेव्हा येताना पण दिसायची मला ते आजोबा आणून द्यायचे ना त्यांचे किंवा माझ्या घराजवळून पण जाताना दिसायची. आता दिसतच नाही खूप दिवस झाले, दिसली नाही.
ट्युशन ला जात असेल ती तिकडं
नाही चांगल आहेत करून घेते तिला चांगलं अजून थोडस हे केलं की नाही मार्गदर्शन केलं की करते ती कर म्हणजे करतेच ते
आणि आता तिच्याकडे चांगलंच लक्ष देणं आहे आमचं म्हणजे एक तर मुलीला थोड्या याना गेली म्हटलं मोठी हा तिथं नवोदयमध्ये असतं समजा नंबर तिला बहात्तर भेटलीय तर थोडं कमी आले अन् मुलीला म्हणजे पंच्याऐंशी ऐंशी अशे होते ना
हाव ना हो ना नाही इचं होऊ जाईन ही आहे ना हुशार खूप हुशारच आहे म्हणजे बुद्धी कुठे आहे तिला सांगितलं म्हणजे करतेच ती
ते कसं पहा पहिले पासून मुलांच हे असते पाया व्यवस्थित असलं की मुलं चांगलंच होतात म्हणा.
पायाच तिचा एकदम व्यवस्थित दिला तुम्ही करून
हा नाही खरंच नाही नाही तसे काही काही स मुलं की नाही काही मुळात बी चांगले असले की
काहीतरी मुलांचा हा म्हणजे तस स्वतःहूनच समजा गुण असतात असे
हो अन् थोडसं मग त्यांना अजून मग व्यवस्थित मार्गदर्शन पुशप केलं की मग ते बरोबर वळणावर लागून जातात मग
हा हा बरोबर जस वळण लावलं आपण ते झाले असतील म्हटलं मिनिट कॉल बंद कर
बर म्हणजे काही काही मुलां कसं बंडही असतात हुशार ही असतात मग त्यांना कसं व्यवस्थित हे भेटलं नाही मग ते बंडच राहून जातात.
मॅडम तुमचे चाळीस मिनिट मिनट झालेत दहा मिनिटच बोलायला लागते
बरबर ठीक आहे हो